हॅलो हॅलो हॅलो आवाज येतोय माझा?
ठीक आहे
हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
आवाज येतोय का मॅम माझा
हॅलो ना माझा आवाज येतोय तुमचा आवाज येत नाहीये मला तुम्हाला रेंज प्रॉब्लेम
मला तुमचा आवाज येतोय मॅम हॅलो. हॅलो आवाज येतोय का. हॅलो आवाज येत आवाज येतोय काय
हो हो येत तय
हां
हॅलो
हा येतोय येतोय आवाज येतोय हा बोलते बघा हा. तर मॅम मला ना आता आपण. एखाद्या विवाहित स्त्रीच जे दैनंदिन जीवन असतं ना. त्याच्याबद्दल दहा मिनिट तुमच्याशी बोलायचं होतं तर तुमच्याकडे दहा मिनिट टाइम आहे का मॅम.
हा. हो आहे बोला ना.
आहे का हा ओके ओके. तर मानवी जीवन अनेक ना. मानवी जीवन जे आहे ते अनेक नाते. संबंधांनी जबाबदाऱ्यां आणि अनुभवांनी बनलेले असतात. विवाह हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा मांडला जातो. विवाहानंतर तिच्या जीवनात अनेक बदल घडून येतात. ही एका नवीन कुटुंबाचा भाग म्हनते नवीन नाट्य स्वीकारते. आणि अनेक जबाबदाऱ्या सांभाळते. आधुनिक काळात स्त्रिया घर आणि करिअर या दोन्ही. क्षेत्रात यशस्वीपणे काम करत आहे. त्यामुळे विवाह स्त्रीचे दैनंदिन जीवन हे केवळ घरापुरते मर्यादित नसते. कुटुंब नोकरी समाज आणि स्वतःच्या विकासाचा समतोल आधार अस. एका वैवाह स्त्रीचे जीवन हे त्याग प्रेम. संयम आणि जबाबदारी यांचे सुंदर मिश्रण असते. मुलगी पत्नी सून आई आणि समाजातील एक जबाबदारी नागरिक अशा अनेक. भूमिका पार पाडत असते. इथे दैनंदिन जीवन अनेक कामांनी भरलेले असले तरी मी. आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी सतत प्रयत्नशील असते. आता त्यांच्या दिवसाची सुरुवात कशी होते बघा. एका वैवाहिक विवाहिक स्त्रीचा दिवस सामान्यत पहाटे सुरू होते. सकाळी लवकर उठून ती घरातील कामांची तयारी करते. घराची स्वच्छता देवपूजा. स्वयंपा आणि कुटुंबातील सदस्यांच्या गरजांची काळजी घेन या कामांपासून तिच्या दिवशी. सुरवात होते ती सर्वांसाठी चहा किंवा नाश्ता तयार करते. मुलांच्या शाळेची तयारी पतीच्या कार्यक्रमासाठी कार्यालयासाठी डबा तयार करणे आणि घरातील इतर सदस्यांच्या गरजा पूर्ण करणे ही तिची नेहमीच कामे असतात अनेक स्त्रिया स्वतः नोकरी करत असतात हे सर्व कामे जबाबदारीने पार पाडतात हो बरोबर सकाळ वेळ हा सर्वाधिक व्यस्त असतो प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी ही नियोजनपूर्वक काम करते तिच्या कष्टामुळे घरातील इतर इतर सदस्यांचा दिवस सुरळीत सुरू होतो तर त्यानंतर विवाहित स्त्रीच्या जीवनातप तुंबाला विशेष स्थान असते की घरातील सर्व सदस्यांची काळजी घे मुलांचे शिक्षण आरोग्य सवयी आणि भवितव्य याबाबतची सतत जागृक असते पतीच्या गरजा समजून घेणे सासू सासऱ्यांची सेवा करणे आणि घरातील वातावरण आनंदी ठेवणे हे तिच्या जीवनातील महत्त्वाचे भाग असतात. कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी असल्यास त्याची काळजी. घेण्याची जबाबदारी ह ती मनापासून पार पडते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला भावनिक आधार देणे हेही तिथे एक मोठे कार्य असते. घरातील कोणाला अडचण आल्या ती त्यांना आधार देते. योग्य मार्गदर्शन करते. आता आई म्हणून विवाह स्त्रीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. म्हणजे मुलींच्या जीवनात प शिक्षिका ही आईच असते तर तुम्हाला काय वाटतं एखाद्या वैवाहिक म्हणजे स्त्रीचं दैनंदिन जीवन कसं असतं.
जसं कि सग दहातमाझ आवाज येतोय ना.
हो हो येतोय येतोय.
ओके ज मॅम अ बोललात की एका वैवाहिक स्त्रीच्या जीवन कसं असतं.
बरोबर ना हा तर जसं की मी बोललो की सकाळपासून चूल आणि ते मूलपर्यंत तिला सांभाळवं लागत. एका विशिष्ट ठिकाणी जर तिला ऑफिसमध्ये वगैरे तिला काम करायला जावं लागत असेल तरी देखील तिला घरातली सर्व कामे करूनच जावं लागतं. म्हणजे असं बोलतात की आपल्या आईवडिलांच्या ठिकाणची परिस्थिती आणि लग्नानंतरची परिस्थिती थोड त दैनंदिन ज असत ते पूर्णतः चेंज होत आपण आई वडिलांपशी खूप खुश असतो आपण अभिमानाने कोणत्याही गोष्टी करू शकतो. त्या चांगल्या असू देत किंवा वाईट असू देत. आपल्याला असं वाटत की फक्त परमिशन म्हणजे काय बाबा मी चालय ही आपली परमिशन असते पण आपल्याला वैवाहिक जीवनानंतर आपल्या पतीची किंवा सासू सासर्‍यांची परमिशन घ्यावी लागते मी जाऊ का? किंवा त्या नाही म्हटल्यानंतर नाही म्हणायला लागत. किंवा फक्त घरापुरतच मर्यादित काम करून घरातीलच काम करून घरात घरातच राहावं लागतं त्यांनी सांगेल ते ऐकावं लागतं. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत विविध कामे किंवा विविध गोष्टी कराव्या लागतात. जो आराम आपल्याला
हो.
आपल्या फॅमिलीमध्ये म्हणजे आई वडिलांकडे मिळतो तो आराम आपल्याला ठिकाणी मिळत नाही हॅलो. तर अशा विविध अ अ म्हणजे अ अडचणी आपल्याला वैवाहिक जीवनामध्ये येतात. कोणाचं वैवाहिक जेवन म्हणजे लग्नानंतरच जीवन हे खूप आनंदी. सुखी आणि संसारिक असत तर कोणाचं जीवन हे पूर्ण विस्कळीत असत. म्हणजे काही काही कपल्स किंवा जोडे आनंदी असतात तर काही कपल्स हे आनंदी नसतात. म्हणजे दुःखे असतात काहीचं जीवन हे उजाळत तर को. कोणाची लाईफ पूर्ण झेंडा होते म्हणजे झेंडा होते म्हणजे. पूर्ण कंटाळवानी होते असे असे कंटाळवानी होते असं. तर असे म्हणतात तर अ काहीच्या मते लग्न हे चांग चांगलं असतं. का ल च पण सांग जोपर्यंत आपल्या आई वडिलांच्या घरी आपण आहोत मुली म्हणून. तर तोण तो जीवन किंवा तिला लाईफ एन्जॉय करण खूप महत्वाचं आहे तर जसं की मुलं म्हण तर विचार केला की त्यांचं देखील. व्यवस्थ. जीवन म्हणजे ते फिरायला वगैरे जात असतात तर त्या ठिकाणी फक्त वर्क करणे किंवा घरात कमवून आणून घालते हे त्यांचं वैवाहिक जीवन होतं अशा विविध अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागते आणि ज्यातून तो जातो समस्या किंवा अडचणी त्यातूनच तो टिकतो म्हणजे टिकण्यासाठी देखील विविध परीक्षा किंवा पेपर्स आपल्याला म्हणजे थोडक्यात परीक्षा द्याव्या लागतात. आणि त्यातून आपण पार झालो तर आपलं वैवाहिक जीवन हे अगदी चांगलं आहे. असं म्हणता येईल तर काही काही वैवाहिक जीवनासाठी खूप त्रस्त. आणि दुःखी व्यक्तीही आपल्याला आज या आधुनिक जगात दिसायला मिळतात बरोबर ना.
हो बरोबर बरोबर अगदी छान. जस की अजून म्हणजे वैवाहिक जीवनात तर तुम्ही खूप छान पद्धतीने सांगतच आहात. तर एक दोन मिनिट आणखी थोडं सांगता का.
बर चालेल नक्कीच ना. तर जसं की बोलले आता समजा तुम्ही म्हणजे तुम्ही अ अ म्हणजे तुम्ही कॉलेज करता का तुम्ही एज्युकेटेड आहात तुम म्हणजे तुम. तुम्ही कसं आहात म्हणजे अनमॅरिड आहात का मॅरिड आहात.
मी अनमॅरिड आहे मी जॉब.
हा ओके चालेल तर तुम्ही अनमॅरिड आहात तर तुम्ही जॉब करण्याची तुमची पद्धत तुम्हाला माहितच असेल. घरी तुम्हाला सगळं आरामात मिळत असेल किंवा म एन्जॉयमेंट वगैरे करत असश. किंवा फक्त तुम्हाला ऑफिसमध्ये वगैरे किंवा जॉबवरील कामे करावी लागतात. तर हे जीवन एका मुलीचं आनंदित आणि सुख समाधानाने जातं. तर सेम पद्धत जर तुम्हाला मॅरिड नंतर तुम्हाला जर करावी लागली म्हणजेच लग्नानंतर. ी पत करावी लागली तर तुम्ही काम कि घरात काम किंवा जॉब हे दो्ही सांभळू शक. ते. पण सांभाळू शकता पण खूप कड्डा येऊ शकतो किंवा थकवा येऊ शकतो. कारण एक व्यक्ती एक स्त्री जी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू शकते चूल आणि मूल आणि बाहेरील काम देखील तीच अत्यंत चांगल्या र तेनी करू शकत. अस मला सगता येईल तर प्रत्येक स्वाहिक जीवन हे अत्यंत अगोदरच्या जीवना ा बदलले असत खूप सारा फरक त्यामध्ये होतो असं मला सांगता येईल. कारण पूर्ण ला ह त्यांची वेगळी होते त्यांच्यावर ी बंधने आलेली असतात त्यांच्यावर काहीतरी कुठ
कुुंबाची ज असते आणि स्त्री म्हणून एका स्त्री म्हणून एका कुटुंबाला जपणंिंवा. कुटुंची वाढणं शस्त्रीच्या किंवा पुरुषाच्या अ अगदी जबाबदारीच असतं आणि ते पार पाडणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ती स्त्री किंवा ती पुरुष अगदी छान रीतीने
अचछ
ते पार पडता
हो हो बरोबर बरोबर आधुनिक स्त्री परंपरा आणि आधुनिकता यांचाच सुंदर समन्वय साक्षात आहे ती कुटुंबाच्या मूल्यांचा सन्मान राखत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करत असते आता एका विवाहीची तर दैनंदिन जीवन हे कष्ट प्रेम त्याग जबाबदारी आणि समर्पण त्यांचे उत्तम उदाहरण म्हणायला आपल्याला काही हरकत नाही ना मॅम म्हणजे की कुटुंबाचा आधार अस घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंदासाठी ती सतत प्रयत्नशील असते आई पत्नी सून मुलगी आणि व्यावसायिक अशा अनेक भूमिका ह यशस्वीपणे पार पाडते अच्छा आधुनिक युगात स्त्रिया शिक्षण नोकरी आणि सामाजिक कार्यांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहे. तरी त्या कुटुंबाची जबाबदारी तितक्याच प्रेमाने सांभाळते. त्यांच्या योगदानामुळे कुटुंब समाज आणि राष्ट्राची प्रगती शक्य होते म्हणूनच वैवाहित स्त्रीचा असताना आणि योगदानाचा आदर करणे आवश्यक आहे तिच्या प्रयत्नामुळे घरात आनंद प्रेम आणि स्थैर्य निर्माण होते एकका वही स्त्री जीवन हे खऱ्या अर्थाने प्रेरणादायी संघर्षमय आणि समाजासाठी अत्यंत महत्वाचे आहे असे मला वाटते तुम्ही खूप छान अशा पद्धतीने सांगितला सर्व एक्सप्लेन केला मला मार्गदर्शन केला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद मॅडम
ओके चालेल बाय मॅम
हो बाय मॅ बाय
बाय